कार शुभ संध्याकाळ
शुभ संध्या का तुम्हाला ही आम्हला फक्त मछ नाही बाकी ये अजुन.
स्वयपाक वैरे झाला असेल?
हा बाकी अजुन
हम मग सोशल मीडिया काय म्हणत आहे? काय तुमच त्याच्यावर प्रतिक्रिया आहे सोशल मीडिया बद्दल?
कायी नयी सोशल मीडिया ही आता म्हणजे एक कामासाठी चांगली पण ये वाईट पण ये. सोशल मीडिया मदे आता आपल्याना कि फायदे पण ये आणि पण आता तर कोणी त्याचे फायदे पण घेत नायीये उलट वाईट वगरे चाललय
हो ना हो ना, सोशल मीडिया म्हणजे त्याचा वापर केला तर चांगला पण आहे तेवढाच आणि वाईट पण आहे आपल्या घेण्यावर डिपेंड ये की काय घ्यायच काय नायी हा
कोणी आता असं घेत नायीये चांगल वगरे
हो ना हो ना, आजकाल मुलांमध्ये तर खूपच चालू ये त्याच्यामध्ये ते रील्स वगरे पबजी गेम, गेम्स मदे पण हा
ब्लॉग वगरे कसही काही बनवायच
त्याच्यामुळ त्यांच नुकसान भरपूर होयले त्याचा फायदा पण ये आता कस जे ग ग्रहिणी आहेत त्या घरी बसून कायी काम करू शकत नाहीत मग त्यांना अ सोशल मीडियामुळे अ हा बरेचसे काम मिळू शकते
ते हा
त्या आ जरा घरातून बाहेर पडू शकतात, अस हा हो ना ते घेण्यावर ये आपल्या ह्याच्यावर कुणी वाईट घेऊ शकत कुणी काय हा आणि सोशल मीडियामुळे टाइम पण वाचायला ना पण असं नाही की आता आपण घराच्या बाहेर पडू शकत नाहीत त्याच्यामुळं अ आपण सोशल मीडियावर एका मिनटात काही पण शिकू शकतो एका मिनिटात का आपल्याला बरीचशी माहिती अब्सॉर्ब होऊ शकते ना. हा हा हा हा
सोशल मीडिया फायदे पण आहे तोटे पण आहे पण आपल्यावर आहे. हा. खोट्या बातम्या, प्रसार
हा, आजकाल अ खोट्या बातम्या च पण चालू आहे कि बरेच जण पसरवतात तश्या
हा.
हम्म, मग बाकी सोशल मीडिया मुलांसाठी आजकाल लहान मुलंचे डोळे किती खराब होलेत. सोशल मीडिया मधे मोबाईल वर युट्यूब वगैरे बघून त्यांना खूप कमी वयात चष्मा वगैरे लागायला हे
आणि एक सांगू पण शकत नाही मोबाईल म्हणजे मोबाईल म्हणजे पूर्ण हे झालेलय आ त्ताच्या याच्यामध्ये जनरेशन मध्ये. सर्व काही मोबाईलवर डिपेंड आहे पण आपल्यावर येते डिपेंड कसं काय शिकायचं त्याच्यामधून.
हो ना हो ना आजकाल आईवडीलच जास्त मोबाईल बघ तात त्याच्यामुळं मुलांना
मुळे मुलं पण हा त्यांना पण तोच
हा, हो ना हो ना.
शिक्षण वगैरे पण सर्व आता त्याच्यातच येत सर्व, पण आपल्या पण आपल्यांनवर रे काय हा.
हा हा ना, सोशल मीडिया सोशल मीडियामुळे डिजिटल स्किल शिकू शकत आपण बरीचशी माहि ती मिळते आपल्याला असं पण आ आजकाल सोशल मीडिया मुळ लोकांना कसं झालंय घरात टाईम नाही द्यायला म्हणजे घरात आप ल्या मा म्हणजे फॅमिली आहे परिवार हे आपला पण आपण त्यांना वेळ देऊ शकत नाहीत ना.
हा तेच ना.
सगळेजणं जेवताना मोबाईल बघतात अ पुन्हा असं झोपतानं म्हणजे टाईमच देऊ शकत नाही सोश मोबाईल मुळे, युट्यूबमुळे लोक इंस्टाग्राम हे सध्या खूप चालू आहे.
हा सर्व काही एक सोशल मीडियावर आले का सर्व काही ते सोशल मीडियामध्ये ते रील्स तेही बनवतात.
हो ना हो ना. पण ते त्याचे पण बरेच नुकसान घेणाऱ्याला घे ना म्हणजे आप हा नुकसान पण आहे म्हणजे मुलं हा मुलांच्या बाबतीत जरा हेच आहे सोशल मीडिया.
हा स्केल आहे.
हा मोबाईल मुळं मुलं भरपूर लहान वयात भरपूर ऍक्टिव व्हायला लागलेत ना.
आपल्यावर डिपेंड आहे ते, काय घ्यायचं काय नाही.
हो ना आईवडिलांनीच थोडासा मोबाईल कमी केला तर मुलं पण तेच शिकतेत ना, हो ना.
हा. हा.
हम्म हम् ह.
सोशल मुळे शिक्षण पण तेवढं आहे. प्रशासन आता लोकांपर्यंत पोचवता आहे.
हो ना हा बऱ्याच योजना काय काय होतात ना बऱ्याच जणांना माहिती होत नाहीत. पण सोशल मीडिया मुळे गरिबांना म्हणजे काही योजना आहेत त्या माहित होतात, त्याची त्यांना मदत होते, असं होत ना! सोशल मीडिया आता काय ते नवीन एक योजना आहे, म्हणजे ते काहीतरी सावित्रीबाई फुले बाल संगोपन, ते बरेच जणांना माहित ती नाही. पण हे सोशल मीडिया मुळे आता जरा बरेच जणांना माहिती होईल. म्हणजे ज्याच्यात कि ज्याच्या आई व आई नाही, वडील नाहीत त्या मुलांना ते त्याची मदत होऊ शकते, अस अशा बर बरेच म्हणजे अपडेट, म्हणजे बरेच वर्जन आहेत की जे लोकांना माहीत नाहीत बऱ्याच सोय सुविधा आहेत लोकांपर्यंत पोहचू शकत नाही, त्या सोशल मीडियामुळे माहिती होतात ना, त्याचे बरेचसे फाय फायदे पण आहेत. अ गृहिणींना आपण कमी म्हणजे कमी पैशात कसा व्यवसा साय करू शकतो त्याची आयडिया मिळते, त्याची भरीचशी माहिती तुम्ही काय काय करू शकतात घरी बसून? हे आणि तुमचं काम कमी वेळात कसं सोपं होऊन जाईल हे पण त्यावाच्यात कळतं त्याच्यामध्ये.
संपर्क पण करू शकतो आपण लवकरात लवकर कोणाला देवाण, घेवाण.
हो ना देवाण, घेवाण आपल्यालाच म्हणजे असं घराच्या हा यू ट्यूब म्हणजे आपल्याला सोशल मीडियामुळे घरातून बाहेर पडण्याची गरज पडत नाहीये, पण त्याच्यामुळे पण काय होईले, लोक काय होयला, सोशल मीडियावर जास्त डीप पेंड झाला त्याच्यामुळे त्यांची ना आरोग्याचे पण भर पूर नुकसान होईले, लोक घराच्या बाहेर पडना झालात, झाले त्याच्यामुळ घरी बसून पण त्यांना बहा बरो बरेचसे आजार
हा सॉल्फ होतात, आणि ऑनलाईन मधे पण आपण करू शकतो.
हा आता क्लासेस मधे पण ऑनलाईन सुरू झालेत, मुलांसाठी ते पण फायदाच आहे की तुम्ही घरी बसून ऑनलाईन बरेचशा गोष्ट ष्टी शिकू शकतोत ना. म्हणजे आता ए शेअर मार्केटिंग झालं हे तुम्ही घरी बसून अ शिकू शकतात. बरेचशे क्लासेस, हा सर्व गोष्टी आता हे आर्ट अँड क्राफ्टच चालू आहे. पुन्हा आणखी ते आरी वर्क वगैरे, तुम्ही घरी बसून शिकू शकतात ते ऊ सोश सोशल मीडियामुळे सोपं झालेल आहे. पण त्याच पण असं आहे ना मुलांसाठी ते थोडस अ हे आहे. आणि मूळ काय होत मुलं बघ ते आता शॉर्ट्स निघाले ते रीलस वरी केलं स्लाईड केलं स्लाइड, केले की त्यांना ते हेच म्हणजे चिडचिडपणा वाढला, मुलांमध्ये त्यांना अभ्यास वगैरे करावा वाट,
परावर लाटत नाही हा रीलस वगैरे ते पाहिजे, हे पण एक खराब आहे.
हा ना ह त्याच्यात आहेत आता डिजिटल स्किल तुम्ही काही शिकू शकता, तर कुणी काही म्हणजे वेगवेगळे प्रकारचे आहेत त्याच्यात ते घेण्यावर आहे.
हा हा तर लागेल ना,
तुमच्या तिकडे पाऊस वगैरे आहे का नाही?
नाही इकड पाऊस वगैरे तर नाही. जे गरमी,
गरमी का, आमच्या आमच्या इकडे पाऊस म्हणजे असं दिवसभर नाही पण, संध्याकाळी चालू आहे थोडा थोडासा,
नाही इकडं तर नाही च,
पण आता सध्या पावसाची गरज आहे खूप गरमी होत आहे, पण शाळा वगैरे चालू झाल्यात का तिकडच्या, पण आमच्या इकडच नाही आम, आमच्या इकडच्या झाल्यात आता दोन तारखेपासून चालू,
हा इकड नाही बाकी आहेजण,
हा हा,
अजून काय, चांगलं आहे. हो हो,
हा हा घरचे वगैरे बरे सगळे,
हा बरं आहे,
हा हा मग तुम्ही तुम्ही कर ना, हा आमचं जेवण झालं आमचं अस लवकरच होतं मग सोशल मीडियाचा वापर, म्हणजे कमी करणार का वाढवणार?
सोशल मी आता आपल्यावर डिपेंड आहे कस आ- आता मी, जर सोशल मीडिया कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे ते आम्ही, त्याच्या मागे जाऊ चांगल्याच्या मागे, वाईटच्या मागेे ते लोकांना सांगू प्रसार करू हे नाही करायचं ते नाही, करायचं जे चांगलं आहे त्याच्या मागे करायचं जायचं.
पण आपल्या मुलांना पण त्याच्यात जे चांगलं आहे त्याची, म्हणजे हे सांगू हे बाबा हे बाबा ह्याच नुकसान आहे. हे चांगलं आहे ह ना होना, होना,
त्यां हा तर आपल्या सोशल मीडिया एक चांगल्यासाठीही पण नाही वाईट, साठी पण आहे खूप सारे फायदे पण आहे तोटे पण आहे.
तोटे पण आहे. आपण त्याच्यातलं ना फायद्याच घ्यावं लागतंय तोटे, म्हणजे आपलं काय फायदा आहे ह्याच्यातून आपलं काय नुक नुकसान हे लक्षात घेऊन आपण सोशल मीडियाचा वापर करू तिथून पुढे, बाकी, चालतंय मग करू नंतर फोन ह हो, ओके, हो, चाल ठेवू का?
हो हो ठीक चालेल, ओके.